हॅलो! हा मम्मीकडे दे आता तुझ्याशी बोलाल. परत लावते का का मम्मी फ्री आहे.
मम्मी का ह पा ला. आस डायरेक्ट नाही बोलता येत का, नाही आवाज येत नाही.
तू - तुझ्याकडे हेडफोन फन.
पुढे जात मागे पुढे
हां बोल ना
ना काना का हा काय म्हणते.
काय नाही काय चाललं.
हॅलो काय नाही पियू हो -हो.
हा झा -झाले, जेवणं झाली?
नाही आता बसू, हे पोरांचं झालं.
हम्म...
त्याचे मूर्ते लावून गेले, हा एक मिनिटा. हा बोल.
हम्म हा बोल ना, काय चाललंय अजून?
काही नाही बाई बर नव्हतं थोडं.
काय होत होत?
काय आंग गरम नुसता अशक्तपणा तो, जेवण करत नी व्यवस्थित.
हम्म पोरांच असंच आहे, विकनेस येऊन जातो मग गाळ होऊन जात्यात.
हम्म
आता बरं आहे का मग, दवाखान्यात नेलं होत का? ये त्याला हळू बोलाय लाव ना.
गोळी एक घ्यायची.
गोळी दिली का? पाऊस पाणी नाइचं ना?
आह
पाऊस वगैरे नाहीये न म्हटलं.
नाही -नाही पाऊस नाहीये, उच-ऊन पडत होत थोड फार इथं.
हम्म हम्म
तुमचं झालं जेवण?
ना, जेवूण वगैरे झाली थोडी च- एक चक्कर मारून आलो आम्ही दोघी जणी. त्याचा मेसेज आल हो थांब म्हटलं याच्या- यांच्या हेचावरून करून दे, मग त्यांच्याकडे फोनला दिला, की मग मी माझ्यावरून करते नंतर परत. काय चाललं बाकी?
बाकी काय नाही, मस्तपैकी.
हम्म, तू केलं का ग ताई ते हेच? इलेक्शनच.
हो- हो का फुन लागणाराय का काल पण
आ?
तुझ झालं का?
नाही ना आम्हाला करायचंय, पण आता मी इथं माझं सगळं नाशिकला काय -काय लागलं ते विचारायचं होत मला कागदपत्र.
काय नाही आपलं आपलं आधारकार्ड, वडिलांचा आधारकार्ड, मतदारसाल दोनहजार दोनची यादी पाहिजे. वडाला
हम्म
तु भेटली मग आणि ती म्हने आम्ही टाकलं तुला बी टाकून
काय नको -नको -नको मला काय टाकू नको तो म्हणे नाशिक वाल्यान कोणाला देऊ नका म्हणे. मला वनिता बोलली, झाला माझा वनिताचा माझा फोन झालता ना आज. तेव्हा वनितानी सांगितलं मला ताईचं झालं म्हणे पण तो सचिन म्हणत होता म्हणे दाजींना,
नाशिकवाले कोणी मागतील तर त्यांना देऊ नका, म्हटलं असं बी मी त्यांच्या भरोशाव बसलेच नव्हते मम्मी, पप पाच्या नावानेच करणार होते म्हंटलं.
आ पण तुझं आधारकार्डाला त्यांचं नावये ना.
हा पप्पांचं नाव आहे, डायरेक्टली याचं पण आहे. वडील म्हणून पप्पांचा पण एक आधारकार्डवर पालक म्हणून आहे ना, पाहते ते आता कसं काय होतय. चालत नाही का दुसरं कुणी?
नाही म्हटलं आई किंवा वडील दोघांपैकी एक पाहिजे कोण तर.
दुसर चालतच नाही का मग असं?
नाही ना ऑप्शन नसेल ना सांगून द्या ना आम्ही तर का सांगू ते सांगून द्या काका बी चाले ग सफ्र हो मा काका
आ नाही मला भरपूर जण बोललं की पालक म्हणून कोणी पण चालतं आजी आजोबा मावशी काका आमच्या ताई पण म्हणे येतं म्हणे तिथं बरं जाऊ दे ते जाऊ दे अजून काय काय लागत ते बघते मग नाही लाग नाही पुरलं तर शेवटी
तुझे झालेलं आहे का झालेलं आहे का मदान कार्ड
हो मतदान कार्ड झालेलं आहे माझं नाशिकच मी गेल्या वर्षी केल होतं चोवीस मध्ये
हम ह ह काही चालणार नाही आहे दोनस तसं दोन हजार आहे दोनशे आधी पाहिजे फक्त
ऑनलाईन केलं का दाजींनी तुझं का तिथल्या बाईकडे
अरे इथं त्यांनी सगळ्यांना आपल हे वाटून दिलेल हाय ना वॉर्डाप्रमाणे का वॉर्डाप्रमाणे यादी यादी शिक्षक हे लोक बाकी ते सगळ्यांना काम लावलेली आहेत ह हा
हम्म
ते ना बी गरज आहे आपल्याला बी गरज आहे तस ऑनलाइन बी होऊन जाईल सई वगैरे घेता पण ते दाजी गेले तेच साईन वगैरे करून आणते जे नवीन आहे ना न नवीन ज्यांचं आधार कार्ड आहे ना त्यांना लाग ते म्हणजे दोन हजार दोनची यादी पण जर आता तू काही केला नाही त्याच्य मतदान डायरेक्ट चालून जाईल
माझं काय म्हणणं आहे त्यांना एवढं कुठं माहित पडणारे दिला असं करून टाक रिकामं येईन ते त्यापेक्षा आहे ना आपल्या जवळ प्रुप मग काय त्यांना कुठं माहित पडणार
बरं बरं देऊन टाक ती पण आज जाते म्हणत होती आज दिवसभर सोमवारची सुट्ट होती म्हणे इथं जेऊन बसले होते म्हणे मी ते एसटीच केलं बर का
ह माझं झालं ते एक दोन तीन महिने होऊन गेले
माझ बी दोन तीन महिने झाले मी पण मागच्या वेळेस आले होते ना तेव्हाच करून घेतलं हा मागे आले मी मे मध्ये लग्नाना तेव्हा केलं आणि आता घेऊन गेले तुमच्या पाचोरायच्या लग्नाजवळ
हा चाललं होत का मग रिचार्ज मारला
हम्म्
हा ते तिथे येऊन गेले अस तिथं बाय
हम् तर बघते मी बघते आता काय काय लागतं काय काय नाही दाजींना सांग मग मला टाक
टीटीएफ नाय आली हा त्यांना कुठं माहीत पडणार आहे आम्ही नाही ते कुढं विचारणार आहे
तुम्हाला कोणी दिलं ते सगळून
ते लावला होता फोन यांनी पहिले मुगेचा फोन लावला मुकेश म्हणे हा पाहतो असं तस दोन दिवस झाले त्यांनी काही फोन केला नाही मुकेश नी
हम्म
हो परत त्या
त्यांनी ते लावला असेल सरांना फोन त्यांनी एका शब्दात घेऊन दिला. म तिकडं कंपनी ये म्हणे कंपनीते मग चालेल म्हणे. नंतर परत वाट पाहिली यांनी परत रिटर्न कॉल केले. मग म्हणे मी इथं म्हणे कंपनी, मग कोणी असेल घरी तर सांगा तुम् तो सचीन होता वाटत मोठा आहे का लहान सचिन मोठा आहे वाटत. त्या त्याला सांगितलं त्यानी लगेच टाकून दिलं. अरे त्यांनी यांनी दिलं ते ना भागत होत यांनी दोन तीनदा त्यांना मदत केली.
हम्म.
एकदा कुठं ऍक्सिडेंट झाला तेव्हा आणलं, दवाखाना वगैरे केला एकदा कुठे गाडी पकडून घेतले ते कोण तिथ गेले तिथून त्यांना वाचवलो दोन तीनदा यानी मदत केली यांना देणं भागच होतं त्याला.
न ना
राहुलला आहे पण मी त्याच्याकडेच त्यांना केला तर ते म्हणे आम्ही बोलत
म समज नाही आ रहा था की मैं क्या करू क्या करू मैं ने जो टाईप किया ना
न गे बतार
ते मला तेच म्हणे तिचं झालं ते म्हंटलं कि त्यांना माग देऊ
तुझ काही संबंध आहे नाशिकचा तुला काही बोलणार नाही तु
न वि विनाश कते स बस
तुला मी बहतोय भघून देखील तसं काही
हम नाही मी मागणार बी नाही आता तुम्ही आणलाय तर मी कशाला जाऊ तिथं. तोंड बारीक करायला, मला सेंड करून ठेव.
हा तुम्हाला आता नाशिकला यावं लागलं ना.
काय आता तेच ना मग ऑनलाईनच करू म्हणून प्लॅनिंग करते मी.
काही ना विचार ते या किंवा
मी ना आता काय करते एक फायनल आम्ही ज्या फ्लॅट मध्ये राहतो ना फ्लॅट मधल्या ताईंना विचारते की आ आपल्या वार्डात कोण आहे? ते काम करणार, आहे की नाही.
एकमेकांना मदत करून देतां. हा दिलेले
हा मग तेच सांगते आ आमच्या इथल्या बाईला एखादी्याला कोण कोण विचारते ताई आपल्या वार्डात कोण आहे. तिचं असेल कोणी तर तिचं म्हाला एखाद्याळेस नंबर द्या काही कॉन्टॅक्ट द्या नाही तर मग हा त्या बाईशी बोलून तिला म्हणल माझं ऑनलाईन तुला व्हाट्सअप ला पाठवते तू फॉर्म भरून टाक, आहे की नाही अस काहीतरी गोड चाले बोल करून करून घ्याव लागेल म माझ हेश्टाग नाही ना बाई आमचं भी तूपच काय आई पप्पा मालेगावला आम्ही दोघ
हम्म. बघू आता करू.
दवाखान्यात पोरी जाऊन आली का मग?
तुमचं तुझं पूर्ण झालं का मग ते?
काय?
तुझं ते म्हणजे पूर्ण झालं का मग ते इलेक्शनचं बी पूर्ण फॉर्म बिम बनवू सगळं सबमिट
काय ओ लावला होता का फोन फॉर्म भरला गेलाना माझा हो.
आणि ऐक ना मग मला एक विचारायचं होतं तुमचा तो दादा आहे ना त्याला ते माझा लाडकी बहिणीच पण विचारशील का?
आता नाही होत लाडकी बहिण बंद ते.
बंदच का माझं रेशन कार्ड काढलंय पण माझ्या नावावर काढलंय नेमकं.
बरंय ना तुझ्या नावाचं ही तुला पुढे चालून पाहिच्या ना आववरच पाहिजे तर पुढे चालून रोजवला म अजनच गसंडी वगैरे बी भेटू शकतो. शंभर शंभर.
हा ना नाही माझं नावरेन चाळीस चाळीस हजार रुपये उत्पन्न दाखवलेलं आहे माझं. मग का खूपच कमी कारण की अडीच ला बारा लाखाच्या पण म्हणजे खूपच कमी
हा हा.
मुळ मग बरं पडलंय व समोरचा म्हडला की सरां ना त्यांच्या नावर चालू आहे ना इन्कम टॅक्स वगैरेच
हम. तुझ लाडक. किबेनचा फॉर्म भरला सनाधुनी यांच्या नावावरी भरला स तुझं कुवार पणंत. तरी जम खूपच बायांनी ना बापाच्या नावावर भरलेला आहे.
हा कुवारपणच तर काही नव्हतं ग पण तेव्हा माझं नेमकं रेशां. कार्ड मधून नाव कमी करून घेतलेलं आहे ना.
हम् प ते बी आहे किवा ते बी कुआर पण मध्ये बीना बी ए एकाच चालू होणार होतो.
हम.
येताचच चालेल बा आईचं किंवा उगीच असं काय?
हम्मआई घरातलं एकच सदस्य कोणीतरी ना.
अच्छा
हम्म.
रिटर्न फाईल वगैरे जेटाेटय मिल.
ह हा असंच होतंय बऱ्याच जणांच. तुमचं झाले का दोघे सास सुनांचे
नान टेनचा नाहीये नाने. त
ह का हा मनोरंजन झायते किती मिळतात मग पियाम सांजे
केला सहा हजार.
हा मग हे परवडत होत का ह ना.
हा पण ते पहिले पण ते
हम्म. चालते करते मग मी तुला थोड्या वेळात फोन हम्म.
हो चाल.
चा नाही.
चा
आणि